आणि
हॅलो
हॅलो हा बोला हा बोला कि हॅलो
काय करताय?
हॅलो
हॅलो‌
येतोय आवाज?
हॅलो होय येतोय काय करताय?
काय नाही आहे की घरी
जेवण झालं?
नाही आता जेवायचं
हम्म आणि काय कामावर नाही आज नाही अजून हा हा आणि काय? बाकी काय? निवांत तुमच्या घरातली कशी आहेत? मिस्टर गेलेत आमचे मिस्टर पण बाहेर गेलेत
होय काय बाळ काय म्हणतय झोपलंय?
बाळ झोपलंय, मोठा खेळतोय.
होय काय कुठं आला नाही लय दिवस तो इकड कुठे आला नाही म्हटलं लय दिवस.
नाही. नाही आलेत ओ काम चालुय.
ह ह ह
तुम्ही कुठं आला नाहीत?
तेच आता शेतातली कामं चालूयत त्यामुळं जरा पळपळ चालूय.
झालं का नाही अजुन
नाही पाऊस नाही, पाणी नाही, काय?
तली कामं करणार
काय चाललंय आ इकडे तिकडे जरा बारीक पाणी सोडून आपल कुठनतर काहीतरी करून
हम्म हम्म इकड पण पाऊस नाही ऊन पडलय.
हम्म कोकणातच पाऊस नाय म्हटल्याव काय करायचं.
मग बघा आता तुम्हीच
हम्म
आणि काय म्हणताय?
आणि काही नाही बघा निवांत
म आज रविवार काय विशेष
विशेष कुठलं काय चाललय आपला दिवस घालवायचा कस तर
हम्म काहीतरी असेलच की
काय नाही बघा बाजाराय आज रविवार बाजार चोरत सळे
हम्म
आणि काही नाही तुमचं सांगा
आमचं काही नाही घरातच असते निवांत काय असेल अजून
हम्म
ऊन पडले त्यामुळे बाळाला घेऊन फिरायला पण जाऊ शकत नाही
हो अ आणि काय नाही बघा मग शाळेला जातात का नाही इतकण दोघातले एक
जातय आता सुट्टी उद्यापासून जात ना
हम्म हम्म हम्
आणि काय
आणि काय नाही बघ
या की इकड गावी कधीतरी
गावी होय बघू आता म्हणत यायचं पुढच्या आठवड्यात होय होय
आणि काय चाललंय कामाचं कसं का जेवण नाही बनवून झाले आता जेवायचं
हम्म ते मांजर दिलेला आहे का हो तुम्हाला जीवंत
हो आहे की
हम्म आमच्या मंदिराच काय रंग जरा पंढरा पांढरा पडायला लागलाय आता
अंघोळ जरा कमी घालायची त्याला सारखं पाण्यात बसवलं नंतर तर काय होईल
हम्म त्यालांगलास दिवसात ना दोन वेळा
सोन कुठे गेला
सोडून गेलाय शा कुठे गेलाय शाळेत नाही आ
पा सुट्टी अस असलं ना सळेला डोस असेल ना त्याचा आज
होय डोस पिऊ ना लाक माझाशी जा
मी झोपला नाही
झोपतोय कसला फिरत असतो इकडन तिकडन
जेवला की नाही
चपाती भाजी खाऊन बसलाय तू मगा अशी अ ब काय करतोय पेरोू खाल्ल्यात परड्यातले
मॅडम कुठत
मॅडम गेल्या गावाला
हेय सुप
हम्म सुट्टी काय इथं परड्यात गाव त्यांचं आता तररार पायतात नुसतं इकडन तिकडे
हम् चांगलंय
हम्म
या कधीतरी गावी आमच्या घरी पण दोघ जण पोरांना घेऊन
हम्म
ह
साहेब कधी येणार आता
साहेब येतील आता थोड्या वेळाने
हम्म चालतेय सांगा फोन आलता केलता म्हणून आठव वीचारतो म्हणून हम्म मला सांगता सोडत नाहीत बाहेर आणि ई हे काय बाहेर गेले की हाक मारतात म्हणत लगेच
होय
आता घरी तोवर सांगतायच तुम्ही घरी बसून कंटायते म्हून बाहेर गेल्यात म्हणून
होय बाहेरच गेलेत आता
हम्म
काहीतरी कामाचं बघायला नको
हम्म
बाळ आहे आता घरी छोटा
हम्म
काहीतरी करायचं आपलं
हम्म
हा मी पण करतोय वर्क फ्रॉम होम घरातूनच काहीतरी
हम्म
घर बसल्या पैसे कमवायचं
ह चांगलं आहे चांगलंय
हो बारा आता एक वर्षाच होईपर्यंत तरी काही करता येत नाही
हम्म
हा नी काय
हा आणि काय नाही बघा लाईट गेल्या आज त्या बसलो लले निवाांतसगे
आज कशी कायलाईट गेल्या
काय झालंय
हम् हम घरीच आहे का कुठं बाहेर आहे आता
होय घरीच आहे कि कुठ जाऊ
हम्म म शेताची कामं कुठपर्यंत आल्यात.
हाय तिथं हाय चाललंय काहीतरी काहीतरी बारीक सारीक बारीक सारीक.
हम्म हम् रोपच काय.
रोप अजून काय नाय पाऊस नाही तवर रोप नाही अजून सरळ.
काय ओ काय करायचं शेतकऱ्यांनी म
काय करत्यात असच.
असच बसायच असब सून कस चालल आता महागाई तर वाढल्या.
होय
म
सिलेंडर मिळनात काय नाय अवघडाय.
होय
आता युद्ध पण झालंय महागल्याल सगळं परत स्वस्त तरी हुणाराय.
हम्म काय आता स्वस्त. महागाई वाढतच चालल्या.
दहा रुपयची गोष्ट पंचवीस रुपयला झाल्या. होय
काय करायचं सांगा आता.
काय करत्यात काय करू शकत नाय आता कोण.
हम गप बसायचं बघत. आणि काय मग कोण कोण असताय घरी काय काय करताय.
घरी काय आता सगळीच घरातच हायत.
हम्म हम्म हम्म चांगलं चाललंय म निवांताय म्हणा तुमचं काय चाललंय.
आमचं काय निवांतच की.
निवांतच.
हम्म बस लोय परड्यात लोगर बघत आपलं पाऊस तिकड तर कुठ दिसतोय काय.
हम्म हम्म
डोंगरावर पण ऊन पडलंय आजकाल.
होय. फेराय कुट गेलेलात की नाईत.
जायाला पैसे नगो काय.
तर तुमच्याकडे पैसे नाहीत असं होईल
हम्म असत्यात.
असत्यात म्हणजे नाईत.
नाय पैशे कुठल आता पावसाळ्यात पैशे असत्यात होय शेतकऱ्यानंकड.
तर जाव कि सरकारकड.
सरकारचं फुर.
म् पोटा पाण्यासाठी करायला नको.
हम्म आणि काय नाय बघा.
का ओ
काय असल तर.
ते असलच की.
ते अ राऊतवाडीला आ हे अ काय ते. अ बेंझिल विला चालू आहे का
काय माहित नाही ओ झाला असेल लोक आता चाललेत बघायला आता काय माहिती चालू झाले की नाही आमही मी कुठे गेलो
हम्म हम्म हम्
आम्हाला वेळच भेट
मध्ये विचारलं होत मी कुणाला तर तर ते म्हंटले की अजून पाणी आहे मग आता पाऊस पडल्यावर परत वाढलं काय काय म्हटयल
नाही अजून वाढलं नसेल एवढं
नाही मध्ये न्यूज ला आलो होत की एक टक्क्यावर होतं ते एक टक्क्याचं आठ टक्क्या झालंय मग आता काय वाढलंय का
आता परत ऊन पडलं ना दोन तीन दिवसात मग कसं वाढल इितक्यात
असं वाढेल म्हणजे तिकडे डोंगरात. पाऊस पडला असल की जास्त, राऊ दाजीपुरात पाऊस चालू आहे ना.
हम्म हम्म तिथून जवळ असेल ना दाजीपूर तुम्हाला,
हम्म, दाजीपूरला काय, दाजीपूरातनचं आमाला यायजायला लागतंय.
हम्म जाऊन याय,
हम्म तुम्हाला जवळ पडते. आमच्यापेक्षा ते,
आम्हाला जायला वेळच भेटत नाय बाळ लहान आहे. जाणार कसं, जाते ऊन, लय उन्हाळ्यासारख, बाळाला सण होत नाही. मग काय करणार सांगा.
आता काय करायचं, बोघायचं कधीतरीे असंच सुट्टी काढून जायचं निवांत.
होय ते तर काय जायचंच आहे, इथून पुढं आता फिरायचंच.
हम्म.
चालेल चालेल जेवून घ्या. मग ठेऊ का, हा बाय बाय.